हां बोलत ना कॉल कट झाला हो, हो ना मलाही कळलं नाही. तरी पण मी म्हणजे तिकडून कठ होईपर्यंत चालूच ठेवला होता. मग ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट झाला मग म्हटलं जाऊ दे बहुतेक काउंट झाला का पण तो.
नाही झिरोज दाखवला.
हो का अच्छा अच्छा बरं बरं चालेल ना बोलूया मग परत आपण काही प्रॉब्लेम नाही
ते कस झालं मी कॉलिंग मध्ये गेले ना एकदम ते अपोप माझ फोन बिघडलाय ना. मग ते आपोप काही पण ओपण होतय
ओके ओके त्याच्यामुळे झाला असेल कट तो
हा त्यामुळेच आता कॉल तर कम्प्लीट केले पाहिजेत ना
काय केले पाहिजे हो पण दोनदा केलेले चालतय की नाही काय माहिती
नाही आपण एका व्यक्तीला पाच पाच वेळा कॉल करू शकतो
असं आहे ना नाही पण मला आता सध्या पाचच कॉल असाईन पा पाचच टास्क असाइन झालेले आहेत.
हा ते कमप्लीट केले की अनेक पाच येतात परत ते कमप्लीट केले की अनेक पाच येनार
अच्छा अच्छा हा नाही आधी वीस आले होते मला. ते झाले माझे वीस. म आत्ता परत पाच आलेले आहेत.
हा मग आता पुढे येताल नाही येताल माहित नाही एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट झालं की,
हा ठीक आहे जाऊ दे, आले नाही आले तरी काय नाही हा. तेच म म्हटलं मैत्रिणींबद्दल बोलत होतो आपण हो हा म आहे का एखादी मैत्रिण तुमची कॉन्टॅक्टमध्ये अजून
हा आहे ना पण विषय कसा झाला की आता, आम्ही सोडले ना कॉलेज वगैरे मग जास्त दिवसाची आमची मै तरी आहे पण जास्त दिवस झाले नाहीत आम्हाला अजून लांब होऊन, मग किती दिवस अजून जवळ आहे काय माहिती आम्ही,
खरं आहे मग- तुमचं न आमचं फारच वेगळं आहे मला आता शाळा कॉलेज सोडून जवळपास वीस एक- वर्ष झालेत.
हा ना आम्हाला आता दोन तीन वर्ष, चार वर्ष झाले असतील मला फक्त
ओके ओके बरबर मग एवढं काय नाही त्याच्यामुळे, आम्हाला खूप जास्त वर्ष झाले त्याच्यामुळे आम्हाला ते मैत्रिणींच खरं असं हेच वाटतं जरा अप्रूपच वाटतं. खूप वर्षांनी भेटल्या का अरे बाप रे!
आणि आम्हाला कसं होत की, अस म्हणजे जास्त मैत्रिणींच्यात वगैरे मी जात नव्हते. कॉलेजला वगैरे असताना.
अच्छा अच्छा.
मग कसे एकादीं मैत्रिणी कशी असतात हा बाबा- ते आपल्याबर फिरत्या, आपल्याबर वेळ घालवत्या तर ती आपली खास मैत्रीण.
हा बर बर आहे हा आणि कस आता तुम- तुमची जनरेशन पण कस तुम्हाला हे बाकी पण तुमच्याकडे मोबाईल असतात. बाकी लॅपटॉप असतं त्याच्यामुळे असं खूप मैत्रिणींची अशी गरज पण नाही पडत.
हा ना आणि त्यावेळेस - मोबाईल पण नव्हता आमच्याला म्हणजे आईने आम्हाला दिलाच नव्हता मोबाईल वगैरे, आणि कसं म्हणजे त्या टायमिंगला मी क्लास वगैरे करायचीच ना त्यात होती ना.
ओके
मंग जास्त वेळ मैत्रिणीसनी देेताच आला नाही
हो पण खूप भारी असतं अे छान ना अशा म्हणजे जीवाभावाच्या एक दोघी तरी मैत्रिणी पाहिजेच असतात
हो पाहिजेच आम्ही ना कॉलेज वरुन घरी येताना ना बस मधन एवाढा एन्जॉय खर आम्हाला चालत त्यायला लागतो ना घर सगळ्या रस्त्यांना म्हणजे असं गटून यायचो आम्ही एवढा एन्जॉय करत यायचोना की काय बोलायचं नकोच मस्तीच सगळ्या रस्त्यांना आणि ते दिवस आठव की कसतरी वाटत हा आपण कि ती एन्जॉय करायचो आता सगळी लग्न करून गेली कस वाटतय आता कोण येईल का आता एवढं चालत
खरं आहे हो ना खूप वेगळं असतं ते आपलं विश्वच वेगळं असतं मै त्रिणी म्हणजे आपलं त्यांच्या भोवतीच असत सगळं जग नाही का
हो
पण करायचं ते सोबत करायचं एकमेकींना विचारून करायचं सोबत कुठे पण जायचं वगैरे आमचं पण असंच होतं शाळेमध्ये पण कॉलेजमध्ये पण असं
हम्म आणि पहिल्या मैत्रिणी कशा असायच्या की असं जीवाला जीव तोडणाऱ्या होत त्या आत्ताच्या तसं नाहीत बाबा हा ही कामाला येते ना तर आपली मैत्रीण नाहीतर
हो ते मी बघितलं बर का आजकालच्या मुलींमध्ये की असे म्हणजे बघून घेतात की कोणाकडन आपलं काम होऊ शकतं मग तिच्याशी मैत्री करायची खरंय, खरंय अगदी खरंय हो, हो, हो
नाही तर पहिल्या मैत्रिणी कशा होत्या ना आता माझ्या दिदीच्या पण आता तुम्हाला माहित आहे लहानपणापासून म्हणजे बालवाडीपासून त्यांची मैत्री अजून सुद्धा एकमेकीसनी भेटतात
हो ना
हो ते ही जरी आली तरी हिला फो फोन करून बोलवून घेते ही आली की तिला फोन करून बोलवून घेते
हो ना अरे बापरे किती छान हो ना अशी पाहिजे मैत्री हा हो, हो पहिले तशाच होत्या आमच्या वेळेला ना म्हणजे असं काही ठरवून वगैरे काही कोणाची मैत्री नाही व्हायची ती आपोआप व्हायची शाळेत जाता, येेता आपोआप आपली बेस्ट फ्रेंड कोण नाही ते ठरायचं
आणि त्यात आता मध्यंतरी अ तुमच्या टाइमिंगला म्हणा ते एक लगोरी म्हणून सिरियल आलेली त्यामुळे तर किती त्या मैत्रिणींच्या मै त्री वगैरे ते किती वाढलेलं प्रमाण ना
हो, हो खरं आहे खरं आहे खूप छान होत ते ते दिवस तुला बोलले ना मी आत तर मी तू मी करूच शकते मला वाटतं तू खूप छोटी असशील माझ्यापेक्षा अगदी मला थोडं वाटलंच होतं तर माझ्या वेळेला तर म्हणजे असं मैत्रिणींचे मी बोलले ना मला पत्र वगैरे पण यायचे आम्ही पत्र लिहायचो एकमेकींना आता ते पत्र पण पत्र तर मला वाटतं बंदच पडलेत बहुतेक
हो हो
पो पोस्ट ऑफिसमध्ये पण नसतील मिळत बहुतेक पत्र आता
आता ते फक्त चालतय कशाला की आपले जे मेन असत्यात ना मेन कागद पत्र येतात ते त्याच्यासाठीच पोस्ट चालू असतंय आता
खरंय खरंय हा पत्र वगैरे बंदच झाले पोस्टमन पत्र हा प बरोबर सरकारी काही हा सरकारी काही पत्र असतील तर तेवढे येत पण बाकी हा लो फिरायचे हो रोज आम्ही वाट बघायचो ना पो म्हणजे आम्ही नाही सगळेच वाट बघायची पोस्टमनची कारण हा म ते कोणाकडन काही माहिती कळणार असेल तर ती पत्रानेच कळणार तेव्हा काही हे नव्हतं फोन नव्हते का काय नव्हतं पत्र किंवा मग तार असायची तार करायचे लोक अर्जंट असेल तर हे ना हा तेव्हा फोन वगैर अरे अस काय नव्हतं मस्त होत पण ते जीवन खूप
हा ना आणि अस म्हणजे ते त्यावेेळेस ना असं वेगवेगळ्या गोष्टी शिकायसारख्या होत्या आता त्यावेळेस जर पत्र नसते तर मुलांना पत्रच लिहिता आले नसत आता आमच्या टाइमिंगला पत्र नव्हती मोबाईल यूज होत मग त्या मुलांना आता म्हणजे आ आमच्या बरोबरच्यांना पत्र लिहिता येत नव्हत कशी सुरुवात करायच तेच समजत नव्हतं त्यांना
खरं आहे खरं आहे हो ना हां
म्हणजे कशे आहेत काही गोष्टी अशा आहेत की काही शिकून पण जातात
हो खरं आहे खरं आहे हो ना हू
आणि ते खेळ वगैरे किती मजा यायची ना त्या मुलांच्यात मी खेळायची वगैरे मैत्रिणींसोबत
मैत्रिणींसोबत बाहेरचेच खेळ असायचे म्हणजे असं काहीच नव्हतं तेव्हा मोबाईल नव्हतेच आणि कोणाला माहिती पण नव्हतं ब पुढे मागे असं मोबाईल काही येईल असं काही नव्हतं पण तेव्हा त्याच्यामुळे मग सग सगळेजण बाहेर असायचो कुणीच नसायचं शाळा सुटल्यावरती सगळे बाहेर खेळायला असायचे म्हणजे तेव्हा असं होमवर्कचं वगैरे पण एवढं नव्हतं थोडक्यात असायचं
थोडक्यात शिक्षक द्यायचे जास्त करून आणि आपण काय करायचो की शाळेतच मधल्या सुट्टी वगैरे उरकून घ्यायचं बघायचो ऑफ लेक्चर मध्ये वगैरे
हा घरापर्यंत
आता मुलं काय करतात हा बाबा शाळेत शिकवतात तेवढं शिकायचं आणि घरी येऊन मोबाईल घेऊन बसायच किंवा होमवर्क करत बसायचो
हो, आणि म्हणजे आज आज कालच्या मुलांना कसं सांगायला लागतं की, अरे, जा बाहेर, जा खेळायला जरा मो
हो, आणि त्यावेेळेस आई काठी घेऊन मागंन पळायची.
चला, आता खूप झालं म्हणून.
आता आठ वाजलेला समजायचं नाही. आपल्याला जेवायचं टायमिंग कळायचं नाही, एवढं खेळत बसायचो.
खेळत बसायचं, आता ना, कधी-कधी तेच वाटतं, कधी टी व्ही बंद असला. फोन बंद असला नां की काय करावं, ते सुचत नाही म्हटलं, आपण मागे कसं करायचो? लहान पण काहीच नव्हतं तेव्हा तर ना टी व्ही, ना कोण ना काही म्हणजे असं मनोरंजनाचं काहीच साधन नव्हतं. फक्त पिक्चर असायचे. ते ही बघायला कोण जायचं? कोणी न्यायचं नाही पिक्चर बघायला आम्हाला.
किती छान-छान असायचे पहिले!
हो-हो, हो-हो. आमच्याकडे एक तर टी व्हीच बराच उशीरा आला आणि हो. हा, तो पण आम्ही खूप एन्जॉय केलेला सुरुवातीचे काही दिवस टी व्ही आला तर
हा, आमच्याकडे पण म्हणजे लेटच आला, पण आम्ही दुस त्यांच्यात का होईना, पण जाऊन बघायचो.
हो-हो. तेव्हा ते पण एक होतं की, म्हणजे असं शेजारी वगैरे
हा की कदाचित कुणाच्या तरी असायची टी व्ही असा विषय होता. त्या टाइमिंगला जास्त.
बरोबर ये, म्हणजे असं, अं चाळ टाईपच घरं असायचे. मग कोणाकडे तरी टी व्ही असायच आणि मग सगळे चाळीतली लोक त्यांच्या घरी जाणार टीव्ही बघायला, हा! अन त्याच्यामध्ये मजा यायची.
ना, मज्जा खूप मजा यायची.
हा आणि त्याच्यातं असं काही नाही वाटायचं ऑकवर्ड नाही वाटायचं
आता कसं बाबा हा लहान मुली आहेत. म्हणजे कोण घरात असे ल तरी कसं बसायचं, काय करायचं, मग कसं बोलायचं हे सुद्धा विचार करतात आताच्या मुली
आजकालच्या लहान मुलांना ना म्हणजे त्यांना मित्राकडे जायचं, कोणाकडे जायचं, तरी फोन करून आधी विचारतात ते. की, येऊ का? आणि मग जातात.
असं डायरेक्टली कोण आपल्या टायमिंगला असं नव्हतं, हां बाबा आले न चले खेळाय चल चल इकडं आणाय चल, बोर आणाय, चल चिंचा आणय नुसत बोंबील फकीरचंद सूट ती जरा असली ना, मग तर काय बोलायचं नको
डायरेक्ट जायचं, असं काही नव्हतंच की, अरे, परवानगी घ्यायची, काय काहीच नाही, इव्हन म्हणजे आई-वडिलांना पण काही वाटायचं नाही त्याच्यामध्ये विचित्र काहीच नाही की, हे कसं काय, आले याचे मित्र? डायरेक्ट नाहीतर नाही, कोणी नाही. हो-हो. हो ना, खरंय. म्हणजे आता संध्याकाळचं चाल झालं ना ओके-ओके. काउंट झालं का, बघून घ्याल. चालेल, ओके, बाय.